हॅलो हा आता अशा वेळेस काय करायचं थोडंस म्हणजे या पेशन्स पाहिजेत आपल्याला म्हणजे थोडं हेे ठेवा लागतो संयम ठेवा लागतो.
बरोबर
हा तर तुम्ही जेव्हा मग आता चिखलदऱ्याला येय येणार आहात किंवा तुमचा प्लॅन आहे. तर तुम्ही किती जण येणार मग
आमचा सर ग्रुप असतो पूर्ण म्हणजे आम्ही कमीत कमी नऊ ते दहा मुलं असतो. कुठ ग त्याच्यामध्ये मित्र आणि बाहेरचे अस तात दोन तीन
हा
म्हणजे मित्रांचे मित्र असाच एक ग्रुप एक म त्या हिशोबाने नियोजन करून म सर्व निघतो आम्ही.
अच्छा वाहन कोणतं असंत सहसा म्हणजे नऊ जण आहेत तर मग तुमच्याकडे क्रुझरच येत असणार तुम्ही
हा शक्यतो क्रुजरच करतो कारण त्याच्यामध्ये थोडा स्पेस वगैरा पण चांगला असतो.
हा
म्हणजे एखादी कोणी तब्येत वगैरे ही थोडी खराब झाली तर त्याला झोपता येतं मागे.
हो बरोबर आहे. शक्यतोवर
एक एक चिखलदरा आणि त्यानंतर एक ते भंडार दारा म्हणून पण ये
भंडारदारा लांब पडन. तो भंडारदरा हाय ना भंडारदरा एक वेगळी ये कारण तिथं ते धबधबे खूप आहेत पण चिखलदऱ्याला तुम्हाला असे म्हणजे सहाशे खेळ जसं की, ते म्हणजे त्या दोरीनं दोन कट हे पार करणं दऱ्या नंतर तो मोठा झोका आहे आणि त्या हवेतलं सायकलिंग आहे.
हा ते बघण्यासारखं दोघ दोघी ठिकाणी ये म्हणजे एक झालं की पुढे थोडं जाता येते तिथे.
हो.
हे धबधबे वगैरे आहे थोडं पावसामध्ये थोडंस चांगलं वाटत.
हा.
म्हणून त्या हिशोबाने तिथलंही नियोजन ये.
भंडारदारा इगत म्हणजे तुम्हाला लांब पडल थोडसं नाय सारखंच ये पण कारण तुम्ही आता जळगाव नं तुम्हाला पण इगत इथं इग म्हणजे दोनशे दहा दोनशे दहा ओ सारखं पडणं तुम्हाला ते हा तुम्ही सेंटरमध्ये आहात.
हा म्हणजे कसं दोनशे दोनशे अडीचशे इथून दोनशे अडीचशे तिथून असं
हा इगतपुरी एक वेळ तुम्ही इगतपुरी मार्गे जाऊ जा पण
हा तिथून सोपं पडलं बरोबर म त्यानंतर आता हे नाशिकला जसं एक ब्रह्मगिरी म्हणून पण ये
हो माहित ये माहित त्र्यंबकेश्वरला गेलेलो हाय म्हणजे माझं तर ते मस्त आवडतं ठिकाण हाय.
तिथे या दिवसांमध्ये वातावरण एकदम छान असत
नाशिक जिल्ह्यामध्ये ना सापुतारा त्यानंतर वणी तुमचा आवाज मागचा डस्टर्बन् होतय तोरा निम् रस्त्याना आहत का
हा साईड ला म्हणजे रस्त
हा तर शक्यतोवर आपण आता म्हणजे पुढं लक्षात ठेवायचं का घरामध्ये बसायचं म्हणजे आता आता तुमच पहिली वेळ आहे ना तुम्हाला अनुभव येईल त्याचा
बरोबर
ह डिस्टर्बन् असल्यान तर कॉ म्हणजे हे नाही होत यांचं कसं आहे म्हणजे मी तुम्हाला नंतर समजून सांगाल हा त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही कधी वणीनीला गेल आपल्याला गेले का सप्तशृंगी गडावर
हो गडावर गेली सर आणि त्यानंतर घोडावरून म्हणजे तिथून त्र्यंबकेश्वर केलं
हा
त्र्यंबकेश्वररून वणीगडाला गेले
त्यांनी मग तुम्ही अशे तीर्थ म्हणजे पहिल्यांदा एक त्र्यंबकेश्वर नाशिक आणि तुम्हाला परत म्हणजे असं सहक झालं ते
आता तिथलं एक ते ब्रह्मगिरी बघण्याचं राहिलेलं होत् आ ते तिथले लोकांनी सांगितलं तथे वातावरण थोडंसं म्हणजे वातावरण एकदम डेंजर झालेलं होतं पावसाचं
हा
त्यावेळेस आम्ही केले नाही
कारण वर्ग सवा वगैरे एकदम जोरात चालू असते
हो
म्हणून त्या हिशोबानी कसं आर्ध बघितलं आर्ध फिरायचं राहिलेलं होतं ते
हमम ब्रम त्र्यंबकेशोवरला गेले ना आता गजानन महाराज संस्थांच्या मंदिराच्या जायचं रूम खोल्यामध्ये राहा, सगळ्या स्वच्छ आणि चांगल्या आणि कमी खर्चामध्ये
बरं
आणि तिथं ग गजन महज संस्थांचं मंदिर तुम्ही बघा ना तर त्या आपल्या याच्यापेक्षाही हजार पटीने सुंदर आहे आणि चांगला आहे आणि स्वच्छ आहे
एक म्हणजे आता हे आपलं जे शेगावचं आहे मंदिर आहे ना
हा
तिथल्या म्हणजे जस तिथे नियोजन आहे सर्वात चहा न ते महाराष्ट्रात म्हटलं कुठल्या मंदिराचं
बरोरोबर
तिथे राहण्यासाठी किंवा जेवणासाठी एकदम सगळ्या सुविधा आहे.
तुम्ही महाराष्ट्राच म्हणता, मी तुम्हाला सांगतो ना भारतातलं नाही जगातलं सर्वात म्हणजे हे अतिशोक्ती नाहीय हाय तिथल्या इ म्हणजे शेगांव सारखी शिस्त आणि सुंदर स्वच्छता हे तुम्हाला कुठच भेटणार नाही जगामध्ये
हो बघितले ते बघून एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं तिथली स्वच्छता म्हणा हं राहणे वगैरेसाठी शिस्त म्हणजे एकदम छान प्रकारे.
ते तिथं रूम देताना तुम्हाला आहे ना, ते म्हणजे लोफर लुचे, लफंगे यांना देत नाहीत, त्यांना सगळं कळतं त्यांचा खूप या बाबतीत अभ्यास असतो. मग ते बघतात की अरे हे कसे आहेत ते तुम्हाला रूमच देत नाही. आणि रूम दिल्याच्या नंतर तुमचं काही वागणं त्यांना खटकलं ना तर सांगून वॉर्निंग देतात नाही तर मग असं फटकवतात ना. का तुम्हाला आयुष्यभर आठवण राहते.
हं तिथे म्हटलं की शेगावला दोघी गोष्टी आहेत. एक देवदर्शन झालं त्यानंतर जसं ते सागर पार्क वगैरे आहे, ते कुठलं पार्क मध्ये आनंदसागर जिथे ते बाकी टाईम खूप छान निघतो तिथे.
हो
मग तिथे कसं जेवण वगैरे म्हणजे सोबत कुटुंब असलं की एकदम फिरणं वगैरे त्यानंतर हे जे आपण फोटोशूट वगैरे करतो. ते छान प्रकारे होतात तिथे.
हो आता आनंद सागर आहे ना, आजून दोन वर्ष आजून एक वर्ष तर ते सुरू नाही होतं आजून. नाही नाही एका वर्षाने सुरू होईल ते.
हम्म आता एक काही मागच्या सुट्ट्यांमध्ये आमचा एक चक्कर झाला तिथे.
ह्ं ते काय आनंद सागर थोडसं सुरू आहे फक्त तेवढंच बस दुसरं काय.
हां तेवढं काही म्हणजे एवढं काम चालूच होतं वाटतं. तिथे.
चालूच आहे ना अजूनही चालूच आहे.
अजून एक दोन वर्ष काही चालू होणार नाही वाटतं?
नाही. आनंदसागर जेव्हा तुम्ही म्हणजे शेवट तुम्ही दोन हजार सतरामध्ये सोळामध्ये बघितलं. ना तेव्हा ते आनंद सागरचे त्यानंतर ते बंद पडलं त्यामागचे खुप सारे कारण आहेत पण एका दिवसाच्या सहलीसाठी शेगाव हे खूप चांगलं ठिकाण आहे.
बरोबर अच्छा आता हे कसं आपले इथे म्हणजे कोपरगाव वगैरे इथून जे आमचे नातेवाईक आले.
हां
अ समजा जळगावला आले मग इथून आम्ही शक शक्यतो शेगांव झालं. त्यानंतर जसं मनुदेवी वगैरे सांगितलं होतं आपण.
हां
शक्यतो तिथे घेऊन जातो त्यांना.
हो
ते ही नाव काढता एकदम असं छान ठिकाणी
ह्ं अजिंठा तर बरंच प्रसिद्धच आहे.
हम्म अजिंठाई म्हटलं तर पावसाळ्यात एकदम उन्हाळ्यात कसं थोडं
घाम येतो चळायला त्रास होतो.
उन्हाळ्यामध्ये थोडा हाल होता बाकी कस एक वेळेस पाऊस वगैरे झाला दोन-तीन.
हम्. चांगलं ठिकान ये.
म्हणजे कस कंटिन्यू घाट वगैरे लागतो.
हा. हो, हम्.
अजिंठाचा घाट वगैर ते छान आहे.
ह, हा.
मग तेवढं पावसाळ्यामध्ये छान वाटतात तेवढं.
हा. माझ्या इथून, इथून नांदूर येऊन आहे की नाही ऐंशी किलोमीटर आहे अजिंठा मधल्या माझे. जामनेरचे फतेपूर मार्गे. आता त्यामुळे मी अजिंठा किती वेळेस गेलो.
ना आम्हाला काही जास्त काही एक-एखाधिक तासाचा रस्ता पडतो सरी.
ह ऐंशी किलोमीटरु तुमच्या जळगाव पण ऐशी किलोमीटरच बण.
नाही एवढं नाही येणार रे, हा पन्नास पण दोन पर्यंत येते.
हा.
एक दीड तासात पोहोचून घेतो.
ह सारखंच येते आम्हाला पण आमचा ऐंशी किलोमीटर आणि.
आणि स सगस बाईक वरच निघतो. जवळ असल्यामुळे मोठे गाडीची गरज पडत नाही.
नाही नाही.
आता एक-दोन पाऊस झाले की जायचंय तिथे अजून अजिंठाला. तिथून त्यानंतर पुढे अजून संभाजी नगरला आहे पुढे.
संमभाजी नागरून पुढे जर म्हटलं ना तर मग तुम्हाला देवगिरीचा किल्ला आहे, वेरुळ आहे, म्हैसमाळ आहे.
हा तेिथे काही ते एक बजरंगलीचं मंदिर पण आहे ते.
ते तू हा ब प्रहार होती ते काही नाही एवढं खास ते नुसतं फक्त असंच म्हणजे रूटवर आहे म्हणून नाही मंदिर आहे फक्त आणि तिथं काही नाही वरती.
तेिथे का एक जू पण आहे तेिथे.
असं, संभाजीनगरला बस सटँडच्या बाजूनच.
ते छान एक.
हा ते चांगलं आहे.
हो संभाजीनगर मध्ये तर भरपूर आहे पाण्यासारखं. लेणी आहे ते विद्यापीठाच्या मागच्या त्याच्यानंतर बीपिका मकबर आहे, पान चक्की आहे. जर तुम्हाला विमानात पाहिज विमानतळ आहे तर विमानतळात समजा काही एवढं हे नाही पण बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत.
तसं आता विमानतळ. आप जळगावलाही चालू झालेलं आहे, पण आता ते मिनी म्हणजे छोटे विमान येतात.
आम्ही जाऊन गेलो होतो गोव्याला चोवीसशे रुपयामध्ये.
अहा.
आता आता बंद आहे सध्या सध्या बंद आहे आता लँडिंग आता लँडिंग बंद आहे.
हा गोव्याला काही सव्वीसशे रुपये तिकिट आहे त्याच्या नंतर पुना मुंबई ते थोडं वातावरण वातावरण मुळे बंद असेल.
नाही आता मला मी आता बुकिंग बघितलं होतं ना माझ्या भावाला जायचं होतं ना. तर त्याला झालं नव्हतं तर मग तो नागपूर वरून गेला होता.
नाही इथून दोन रूट पडत एक म्हणजे त्यानंतर इथून झालं तर मग एक संभाजीनगर नाही तर मग नाशिक तेवढा ऑप्शन आहे आपल्याला अ मध्ये कुठे जायचं असल की
हा आता रस्ते पण चांगले झाले त्याच्यामुळे फिरायला जायंच काय अडचण येत नाही.
बरो नाही आता हा डायरेक्ट हायवे आता एकदम ओके. जळगाव वरुन जो हायवे जातो.
ह
नागपूर हायवे.
हो
एकदम बेस्ट आहे काही स्टे
हा आमच्या नांदेडतूनच जातो ना तो
हां हे नांदुरा खमगाव वगैरेपर्यंत एकदमओे आहे काहीच टेनशन नाही.
नाही आता सगळीकडे डायरेक्टथपर्यंतता मस्त झाले आहे टोल टॅक्स बघा आता आपला वेळ संपत आलेला आहे तर आपण कट करूया आणि व्हॉट्सअपवर एकदा बोलूया.
ओके
हम